ह
हा, आणखी अम्म म्हणजे, काल गावदेव होता त्या मुलगीचा.
हा
आणि, गावदेवाला तर इतके डीजेची वरात मिरणूक मोठी होती.
हा
खुप मोठी होती मिरवणूक.
डी जे आजकाल प्रत्येक कार्यक्रमात आहेत.
हम्म, डीजे शिवाय लग्न झालय अस वाटतच नाही ना.
हो
आणखी ते अ, शंकर पार्वतीच लग्न असत महाशिवरात्रीला.
हा
आणि, महाशिवरात्रीला म रा महाशिवरात्री कस रात त्रीच लग्न झालेल असत ना शंकर पार्वतीच. मग त्यांच्या लग्नाला अ कुठल देवी देवता नसतात. किंवा, म शंकरांनी काही निर्णय घेतलेला असताय की, मी म स्मशानभूमीत लग्न करणार आहे असा निर्णय घेतलेला असतो. ह मग सगळ देवदेवता नाराज होतात. की, ये शंकर बाबा अस कस कराय लागल्यात आणि स्मशानभूमीत कस लग्न करायल्यात. म्हणून कोण जायच नाही आपण लग्नाला अस ठरवलेल अस ते देवांनी सगळ्या.
शंकराच्या लग्नाला, शंकर स्मशानभूमीत लग्न करणार. म्हटल्याव कोण जात नसतय का?
हा, कोण जायाच नाही अस सगळे देव ठरवतात. आणि मग नंतर अ, बर ठीक आहे म्हणतेय. पण शंकराच पार्वतीवर खूप प्रेम असत ना म ल ग्न केल्याशिय राहतच नाही. मग त्यांना लग्न करावच लागणार होत.
होय.
ते लग्न करायला येतात स्मशानभूमीत.
बर.
आणि मग तिथे कोण, अ् नंदी एक असतो त्यांचा.
हम्म.
आणखी. हम्म, त्यांच्या गळ्यातला, त्याच काय नाव - तर असत भुजंग. हम्म. अ् आणि तो ते तेवढेच असतात. आणि मग शंकर पार्वतीच्याकडच वराडी येतात भर्- पूर, आणि शंकराकडे वराडीच नसतात, कारण देव रुसलेले असतात सगळे.
हो.
आणखी मग स्मशानभूमीतले सगळे भूत येतात. त्यांच्या लग्नाला, शंकरांच्या. आणि अंगाला भस्- म वगैरे लावून तेल. च लग्न होतं. शंकर पार्वतीच विवाह सोहळा होतो, आणि अं, ती भूत अंगाला भस्म वगैरे लावून, असं तांडव नृत्य करतात.
हं अगोरी बाबा नृत्य, त्यालाच म्हणल जात ना?
हं तशा प्रकारचे ते नृत्य करतात, मग त्या- स्मशानभूमीतन ती मिरवणूक निघालेली असतीया कैलासपर्यंत कैलास- पर्वतापर्यंत. स्मशानभूमीपासून कैलासपर्वतापर्यंत, शंकर पार्वतीच्या लग्नाची वरात निघा- लेली असतीया.
हम्म.
मग ती तेव्हापासून प्रथा च्- चालत आलेले आहे, म्हणजे त्यावेळी शंकर पार्वतीच्या लग्नात भूतानी डान्स केला असतो वरातीत.
हा.
म्हणून आता आताच्या माणसांच्या लग्नात ही वरातीत नाचायची प्रथा आहे.
प्रता आहे का.
हा. तेव्हापासून ते नाचायचं.
मग तेव्हा कसं भस्म वगैरे लावून- हम् नृत्य करत होते. आता झिंगून नृत्य करतात.
हो आता ड्रिंक करून. ड्रिंक केल्याशिवाय त्यांना डान्स कर्- करताच येत नाही ना हा.
न पिणारऱ्या माणसाला वडून बघा, तुम्ही नाचायला वरातीत.
न पिणारा माणूस, नाचू शकत नाही ना जास्त. हो आणि पिणाऱ्या माणसाला काही लाज डली गस कलाच पुढचा काय करतो, तस पण जिंकतो.
हा.
मग ते तेच तांडव नृत्य, जस की शंकराच्या लग्नात भूतानी न तांडव नृत्य केलेलं ते पण. त्या पद्धतीन तिथं माणसं काय करतात, माणसाच्या लग्नात तांडव नृत्य ड्रिंक करून
आणि ते शेजारीपाजारचे ज्या वयस्कर म्हाताऱ्या बायका असतात, ते त्यांना नाव ठेवत असतात बघा.
हा.
बेवडी, दारुडी अशी वेगवेगळी नाव पडलेली असत
नाव हा नाव पडलेली असतात, पण ती प्रथा पहिल्यापासूनच चालत आलेले आहे ना, मग वरातीत डान्स करायची. ते ते म्हणजे हे माहिती असल ना
तेहत्तीस कोटी देवांचे महादेव महादेव लग्नात तो डान्स केलेला आहे म्हटल्यावर
मग ते ज्यांना कुणाला माहीती आहे ना, ते यावर ऑब्जेक्शन घेत नाही.
हा.
आणि ज्याला माहीतीय आहे ना, ज्याला माहिती आहे, ते घेत नाही ऑब्जे क्शन आणि त्याला माहिती माहित नाही ना, ते असं नाव ठेव ठेवतात मग. हा.
पण पूर्वीच्या काळातल्या बायकांना माहिती पाहिजे ना हे. वयस्कर जे आहे. वयोवृद्ध जे आहे, त्यांना माहिती पाहिजे. पण या गोष्टी माहिती नाहीत त्यांना.
हा.
मग ते अशी प्रथाय पहिल्यापासून वरातीत नाचायची.
आणखी अं त्यो गळ्यातला भुजंग असत शंकरांच्या. अं ते मग लग्नादिवशी अं पर्वत माता असते ती गळ्यात हा, माळ घालणार
हा.
मग त्या पार्वती माता काय म्हणते शंकरांना? तुम्ही आज तरी तो गळ्यातला भुजंग काढून ठेवा.
हा.
आणि ती मुंडांची माळ घातलेली असत्या
हा.
मुंड्यांची.
मुंड्यांची म्हणजे काय असतय ते?
ती कवट्यांची माळ नसते का, गळ्यात शंकरांच्या, हा हा. पार्वती माता म्हणते की, ते तरी काढून ठेवा. तुम्हाला आज घालायची का नाही?
हा.
तर ना, ही माळा काढत नाही म्हणत्यात, भुजंग तर नाहीच नाही का क
हो, का? मग. मग तसच पार्वती माता घालतात का त्यांच्या गळ्यामध्ये हार? हा हा
अशी म्हणजे पहिल्यापासून, हा पौराणिकथा पण आहे आणि मग ते लग्न सोहळा ता हा चालाय कस पण वरात निघाल्या म्हटल्यावर, सगळे देवन नाराज झालेले अस तात ते नाराजी दूर कर तात आणि मग पुष्प वर्साव करतात दोघांच्या व शंकर -पार्वतीच्या वर
हम्म हम्म
त्यांना कळून चुकतं की, आ ता हा आपण यांना काही थांबू शकत नाही किंवा त्यांची वरात थांबवू शक, हा संपन्न झालेला आहे.
हम्म
अशी म्हणजे
बऱ्याच गोष्टी, तुम्हाला पौराणिक गोष्टी बऱ्याच माहितीयत हं
आणखी म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आका पूर्ण दिवस जरी दिला, तर माझ्याकडच्या कताा काही संपगणार नाही.
हो का?
हा माझ्या माइंड मधे फिट्ट असतात.
बरंच तुम्ही कशावरती सर्च करता मला समजेल का जरा?
मी वीस वर्ष झाली हेच सर्च करते माझ्या जीवनातच
हो का? म्हणजे मोबाईल वरती त्या कथा पाहता, ऐकता कि, तुम्ही वाचल्या आहात स्वताहून कि ऐक ल्या आहात कुणाकडून?
मोबाईल माझ्या हातात किती सालालाला माहितीय का तुम्हाला?
हा
किती सालाला आला असेल र म्हणजे
कोरोनाच्या काळामध्ये झाला असेल.
चलाला आला असेल.
हो का, नाही हो मला नाही वाटत. दोन हजार एकोणवीस ला कोरोना आला हो, त्यावेेळेला आला असणार आहे तुमच्याकडे मोबाईल.
ठीक आहे एकोणीस सालाला तर, एकोणीस सालाला. पण एकोणीस सालाला काही मोबाईलच बघायचं इतकंच काम नव्हतं ना मला.
का, कामाच माणूस दिसताय तुम्ही, भरपूर काम असेल तुम्हाला.
हं
हम्म मग कसं तुम्हाला या गोष्टी समजल्या, तुम्ही पुस्तक वाचत होता का मग?
हो, मला पुस्तक वाचायची न्यूजपेपर वाचायची आवड असायची ना.
असायची म्हणजे आता नाही?
आता न्यूज पेपर मिळतच नाहीत ना वाचायला.
नाही हो मिळत नाही असं कस होईल? बाहेर भर पुरेत ना निवज
म्हणजे मी स्वतः तर जाऊ शकत नाही ना आणायला आणि माझ्या एकटीसाठी मला कोण आणून देणार आहे का न्यूजपेपर वाचायला?
अगोदर कसे आणांयचे तुम्हीं
अगोदर नां मी घरांत मम्मी पप्पांना माहिती नाहीं नाहीं नसायचं तेव्हां करूंन परवर्तन घायची
हो कां
हां
हम्मं हम्मं
मंग त्यांमधल्या माझ्यां माइंडमध्यें फितं झालेल्या गोष्टी आहेतं कायं कायं आणि तुम्हीं जी के जी ते म्हणालं तरं माझ्यांकडे भरंपूर स्टॉक आहे जे इके प्रश्नाचा तुम्हीं केव्हां ए कधीं कुंठलाही प्रश्न विचारां मलां
हो अवश्य एखांदी परीक्षा द्यायची झाली तरं आम्हांला त्यांचा खूंप उपयोग होईल नां
हां म्हणजे जेवढं माझ्यां डोक्यांत आहे तेवढ्यां प्रश्नां तरं मी उत्तरं देऊ शकेन तुम्हांला
हो हो नक्की नक्की
हम्मं हां आंणखी इंटरव्ह्यूं कसां दिला पाहिजे इंटरव्यूं कसां द्यायचा आहे पणं मंग सांगेन
हो नक्की सांगा नां मलां आवडेल ऐकायलां
हां
इंटरव्ह्यूं कसां दिलां पाहिजे कोणत्यां क्षेत्रांत पाहिजे कोणत्यां क्षेत्रांत जास्तं नोकरीलां प्रापतं
हां ते कांहीं इतकं मी इतकी मं स्वंतःला हुंशार समजूं शकतं नाहीं ते म्हणजे एवढं कायं मलां नॉलेज इतकं पणं नाहीं कि कुंठल्या क्षेत्रांत काम क्षेत्रांत हां
हम्मं
आर्टिफिशियलं आंता चालायं सगळींकडे तेचं चालयं
हो सगळींकडे चालांय हो हे आहे
गरजचं कमी होणारं आहे आंता हंम
सॉफ्टवेअर इंजिनिअर आले तरं बघतांय नां ते मी घरूंन कामं करतायं
होयं वर्क फ्रॉम होमं असते
ते लोकं सगळें घरूंन कामं करतांत वर्क फ्रॉम होमं कशांला म्हणतांत त्यांला म्हणतांत नां वंक कामं करं हं
हां